हॅलो.
ह
काल ते स्नेहल हेन आलती, ती विचारालती कोणी येत नाही काय म्हणून. ती येत नाही का विचारलाती मी म्हटल नाही अग.
स्नेहल त्यांनी कुठे जात्यात.
स्नेहाला जाते इचलकरंजीला तिनं टायपिंगचा क्लास लावलाय. ती आणि तिची बहीण कॉलेजला जाते ना मग त्या दोघी गाडीवरून. तशाच जातात असं करत्यात.
मग ते तचं ते कुठलं तर सिलेक्शन झालत त्याचं काय झालं.
अगं व्हय व्हय ती काय पोस्टां आलंच नाही ति गं परत.
ते मला एकदम आत्ताच नाही म्हटलं आठवलं ते काही झालंच नाही वाटतं मग.
वय नाही वाटतं बहुतेक तिने काही परत ते हेच केलं नाही म्हंटली विचारलं मी. परत काय तिनी पोस्टानं पाठवतो हे म्हटले त्याच्यावर काय त्यांनी काही हेच केलं नाही.
काय माहिती मग कसली एक्झाम होती काय माहिती.
ह पप्पांच्या हच्या्या होती नाही ती पाल हम, हच्यावर. आता एमपीसी झाली म्हंटली त्यात काही जास्त पडलं नाहीत. आता आणि जूनला आहेय.
ह, आता बहुतेक मला दोन हजार स''--'' ह, दोन हजार सत्तावीस लाच आता फॉर्म भराय येतय बघ.
बघ की,
जरा जरी म्हणजे आवस. चीत वसाय वगैरे दुखणे का मी नाही अभ्यास करू शकते मी. तसं भरपूर वेळ आहे माझ्याकडं. पण लक्षच लागण झाले हो लक्ष लागना झालंय. अभ्यास करराल.
तिला तरी जायला मिळत नाही.
हा तेच की, उ उपयोग काय हे करून आणि करंट अफेअर काय मग. आता तर करून पुढच्या पेपरला काय उपयोग त्याचा.
तिजा उपयोगच नाही काय.
हम, काय माहित.
तरीबी आणि आत काय मु ''--''
काय नाही बघा निवांत तेच मी काल पण क नाही मला.
कुठं गेली नसेल काय नसेल.
कुठं नाही दवाखाना नुसतं चालू आहे.
तेच.
ते पण उम्मीतन जाऊन झोपायचं जायच.
अवघड आहेे आणि तुझ भाऊ मग.
भाऊ असतोय की, भाऊ जातोय कामाला. मग दवाखान्यात जायचं असलं की ते सुट्टी काढतेय आम्हाला सोडतोय मम्मीला मला पप्पासनी सोडतोय दवाखान्यात घ्याय येतोय. आणि दिवशी न्यायला येते मग असं करते. त्यो तर लय घाबरते त्याला दवाखान्यात आहे भीती वाटते.
नाही तर.
तो माझ्या पशी थांबत पण नाही मी जरडत. असलं तर मला काही बघवत नाही म्हणतोय लय भितोय आव. ते असं मग मीच म्हणतोय. तर काय काळजी भेजी नाही बहिणीची जरा बसावं असं काय नाही म्हटलं. हे बाय, नाय बाई मला बघवत नाही म्हणतोय. बसतय एकटच, रडत बसतय आहो एकटाच. हम्म एक
त्यापेक्षा नसलेले बरं का सांग, त्यांचं बघून आपल्याला आणि भीती वाटत्या.
हं तेच, तेचकी.
नाहीतर काय.
ते आमचं तिथं कॅम्प एक आलंय वाटतं, तुमच्याकडे आलंय काय ते
कसला ग.
मग ते डॉक्टर आहेत वाटत कोल्हापूरचे, सगळ आपलं शरीर चेकअपसाठी, असं कॅम्प चालू केल्यात. हम् गावात आलय आमच्या, मग घरात येऊन प्र नाही मी काय माझं दिलं नाही, माझं माझं हे झालंय. सगळ्यांची नावं घरातल्यांची दिली.
हं-हं.
मग आपलं सगळं टेस्ट करणार म्हणून सांगितल्यात.
होय चांगल तर करणार नव्ह, नाहीतर बाई ते आणि टेस्ट कराय गेलं तिसरंच काय तर.
मग एक एकदा भीतीच वाटत्या, टेस्ट करायची का नाही वाटतय. म्हणजे पण म्हणतात का नाही दय वर्षात न एकदा तर सगळं शरीर चेकअप करावं. खरं पण भीती वाटत्या त्यात आणि नवीन काय आलं तर.
काय आलं तर आधीच नाही ते डोक्याला ताप नसतोय ते, ते आणि टेन्शन.
हम्म तेच की म्हणून नको होतयं काय. तसं सांगितलंय मी काय माझं नाव दिलं नाही, कशाला देऊ म्हटलं माझं नाव. मग ते घरच्यांच दिल्यात. मग प्रत्येकाच्या घरात जाऊन चेक करणार आहेत वाटत. हम्म मग काय काय. कोणास ठाऊक, ब्लड वगैरे चेक करतात का काय करतात काय माहिती.
आमच्या इकडं ब्लड न्यायला आलतीत तेवढं माहितय सगळ्यांचं, ते हत्ती रोग आलता बघ
हां-हां.
त्यावेळेस चेक करायला नेलत.
हा हा.
ना आता तर काय नेलं नाही, अजून काही कॅम्पचं नाव पण काय काढलं नाही इकडं.
कोल्हापूरचं आहे वाटत कुठल्या तर हॉस्पिटलचं. मग प्रत्येक पेशं शंटच त्यांच दहा-दहा रुपये घेतात.
पैसे घेतात होय दहा रुपये.
हा दहा रुपये घेतात वाटतं.
हा हा.
मग ते आलत मग दिल्यात नव्ह, काय काय करतात काय माहिती. आता संध्याकाळी कळणार, काय काय म्हणजे कुठल्या टेस्ट घेत्यात काय घेत्यात, पण काय कॅमवाल्यांच काय खरं नसतय.
मुल ग कुठ हायकोर्टचा कुठला अभ्यास करालाय.
आता पुस्तक आणाय गेलतो परवा, तिथं संपलेलीत. स्पेशल असं विठ्ठल बडेंच हाय.
हां.
पण तिथं संपलेलीत. आता मग काय करालोय सांग, प्रत्येक विषयाचं कनी मी पोलीस भरतीची अकॅडमी की जे लेक्चर लावलेलं ग पैसे भरून मग त्याच्यावर क णी इतिहास, भूगोल विषय आहेत ते क नी एक एक स्पेशल आहेत मग त्याचं लेक्चर चालूये मग तेच मी हे करायलो अभ्यास करायलो आता स्पेशल विषयाचा
होय, चालते की स्पेशल स्पेशल करायचं.
उलटे ते आणि सर भारी शिकवतोय इतकं भारी म्हणतेस मला तर आता मा जे माहि त नव्हत जनरल नॉलेजच ते आता थोडं थोडं लई राहू दे पण थोडं थोडं कळा लागलं कारण, मी उठलं की गणित आणि हेच करत होतो का नी त्यामुळ आता उलटी मला वाटायला ते अकॅ अकॅडमीच मी आधीपासून बघितलं असतं आणि बर झाला असतं आता म्हटलं काय अभ्यासाला काही नाही म्हणून मग मी ते लेक्चर बघाली तर ते आधी बघ पश्चाताप व्हायला की आधीपासून बघि तलास आता ते जूनला संपणार आहे मला आता सगळी लेक्च अह ते किती दिवाळीत ऑफर होती ग
हां.
आणि मारलेलं मग त्या ते जूनला संपणार मग मला त्याच्या आधी सगळी लेक्चर करून घ्याय पाहिजे. आत्ता नुसत भूगोलचा आणि आत्ता राज्यशास्त्र विषय घेतलाय बघ. भूगोल विषय सगळा संपला आणि आता राज्यशास्त्र असं सगळ विषय विषयाच प्रत्येक विषयाच आणि प्रत्येक विषयातलं एक लेक्चर त्यांच भूगोलचे किती होतीत माहितीये एकशे किती अठ्ठावीस लेक्चर होतीत. त्यात तिनी प्रत्येक लेक्चरमध्ये एक एक टॉपिक घेतलाय नुसता
काय नाव आहे त्यांचं
अह महाराष्ट्र अकॅडमी म्हणून आहे आणि त्यात ते वेगळ सर शिकवत्यात. असंय भारी शिकवत्यात अग ॲप आहे आणि ती फॅस्ट फास्ट ट्रॅक बॅच होती म्हणजे रिजनिंगचं फक्त फक्त रिविजन घेतात तिथं, त्या रिविजन मध्ये त्यांनी एवढे लेक्चर घेतले अन म त्यानी प्रॉपर लेक्चर जेव्हा घेतात का ते लय मोठ मोठ असते म्हण त्यांच अग म्हणजे प्रत्येक विषयाचा एकूण एकूण मुद्दा मुद्दा पूर्ण बारकाईने घेत्यात.
ह मग ते आपल्याला लवकर कळत नाही आणि कोण जास्त सांगत पण नाही
नाही आणि ते सर इतक शिकलेलं आहे म्हण ते सर भूगोल शिकवालता का त्यानी तिने असं रिका रिकामा नकाशा ठेवलेला आणि सगळा तिनी त्यांनी तोंडा तोंड पाठ नकाशा आहे त्यांना कुठलं राज्य जिल्हात सगळं सगळं तू त्यांना कधी पण विचार कस पण की कुठलं राज्य कुठं ये. तिनी स्पष्ट सांगणार तिथं किती किती तिची लांबी रुंदी सगळ सगळ सगळ माहित ये. जनरल नॉलेज एवढ ये म्हणते त्या सरांच
कसा अभ्यास केला असेल.
बघ की आणि तिनी काय सांगालते पहिला तिनी कुठला दिलता नापास झालते लई वेळा नापास झालतात, नापास झालत म्हणून त्यानी अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्यानी एवढी सुरुवात केली की आता त्यांना तोंड पाठ ये काय पण विचार
अवघड ये एवढं कस आपल्याला जिल्हा लक्षात राहीना झालत.
बाई जिल राह आपल्या गाव आपल्या ह्याच्यातलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या आपल्याला काही माहित नसतय आणि त्यांना कुठल्या जिल्ह्यात किती तालुकं तालुक्यांच्या मध्ये पण प्रत्येक ह्याच गाव हा ते गाव त्यो तालुका त्योच तालुका त्यो जिल्हा असतोय नाव एकच असते, ब असं सगळं माहितीये त्यांना ए टु न् झेड, काय पण विचार.
मग त्यांनी पेपर देत नसतील आता, पैसे ह्याच्यात मिळतेय म्हटल्यावर?
परत तुला सांगू अ त्यांच ऑनलाईन लेक्चर कुठच लिंक नाही. म्हणजे युट्यूबला नाही, इंस्टाग्रामला, युट्यूबला एकेकांचं सरांचं कसं ये हिता असलं की ए येते का नाही बाहेर, सर ते बाहेर नाहीत कुठं त आम्ही सगळं शोधून काढलं, वर्षानं आणि मी. काय एवढं भारी शिकवत्यात लेक्चर म्हंटल्यावर कुठं तर असतीलच? इंनस्टावर नाहीत कशाव -कशाव नाहीत, बघ त्यांचं फक्त पैसे भरूनच लेक्चर ये.
सांगायचं म्हणजे आणि तिने फक् क्त सामान्य ज्ञान आणि जी के शिकवत्यात, ह्याच्या व्यतिरिक्त काही शिकवत नाहीत. सांगायचं म्हणजे हा म्हणजे तिने असं पी एच डी केल्या गत केल्या त्यात. आणि चालू घडामोडीचं पण सांगत्यात, आणि जनरल नॉलेज झालेले इथंन मा मागच कसं पण विचार बाई इतकं भारी सांगत्यात म्हणते सर. मी म्हंटलं पैसे मी लैई वाया घालूलं का अस सांग ह्याच्या आधी मी लेक्चरच बघत नव्हते त्यांचं, नुसतं मी क्वेशन पेपर सोडत होत तो गं, आणि आता अभ्यासाला काय नाही म्हणून मी ते एप बघितल तर त्या सरान चं, एवढं आवडलं की आता मी पुढचं पण त्यांचंच घेणार आहे, काय पण होऊ दे. म तेच करणार आता, आता त होय तू कुठलं घेतलीस काय? ऑनलाईन लेक्चरेन
नाही आता कशाला ऑनलाईन घेऊ, काय उपयोगच उपयोग नाही अन् काय नही उगच पैशे पण वाया म्हणून काय घेतलंच नाही, आ पूर्ण झालं बर झाल्याशिवाय अभ्यासला काय लागणार नाही.
तर काय?
उगचं लं, फु- फुडं लेक्चर् अ दिवस जात ना खर काय करायचं, ते टी व्ही बघायच जरा.
हम्म,
जरा मोबाईल बघायचं, जरी पुढ लेक्चर लावलं तरी अ लक्ष दो
लागत नाही होय, ते तर आहे सोड.
तरी पण उगच, हं मं काय उपयोग?
होय आणि कुठलं टी व्ही तर लैई बघू वाट वाढत्या का मोबाईल तर जास्त वेळ बघू वाटतंय सांग, काहीच नाही जास्त हे वेळ होय.
हम्म,
तेच म्हटलं
झाल काय दहा मिनटं? नाही अजून एक, आता अं तु नंतर न वर्षाला फोन करतो. आता तुमचं तुम्ही जरा अभ्यास करा, तुमचा अभ्यासात लैय डिस्टर्ब झालायं.
चालतंय हां.
झालं दहा मिनटं ठेवु? अगं होऊ दे का अकरा मिनटं, चार -चार रुपये गेले.